हॅलो! हां कशी हेस?
बरी तू कशी हेस?
मी पण मस्त.
तुला कसं कळालं की माझा फोन येणार हाय? डायरेक्ट विचारलीस कशी आहेस? आवाजावरून काय?
हेलो!
हॅलो! आवाज येतोय काय?
हॅलो!
हा-हो-होय
ताहे त्यामुळं आवाज असा येत तसल गाड्यांचा
हा हा....
काय चललंय?
काय नाई
उन्हाळ्याच्या सुट्ट्या काय म्हणतात... कुठं गेलेला? त्रीपुती?
हो फॅमबीली सोबत गेलेलो...
होय कुट ग
आत्ता आम्ही गेलेलो. अ महाराजांच्या ऐतिहासिक गडांनवरती गेलेलो. म्हणजे आ मं... हा रायगड शिवनेरी वगैरे...
अगं मला पण जायचं होतं पण मला काय कामातून वेळचं मिळना त्यामुळं मला जाताचं येना, तू काय काय बघितलंस?
मी अ शिवनेरीवररती महाराजांचा जन्म झालेला तो पाळना बघित ला तो पाळणा इतका सुंदर होता माहिताय तूला?
बर
हो माझा आता पण डोळ्याच्या समोर येतोय, असा तो पाळण होता.
फोटोज वगैरे काढलेस का नहीस?
काढलेत थोडेफार
हा
मी तुला पाठवेन.
चालेल कि पाठव. पण मला जरा मग माहिती सांग की त्याच्याबद्दल, की काय काय बघितलं, कतं होत कसं कसं गेला? कशी ट्रिप प्लॅन केलेला किंवा नुसतं एकच गड बघितलाय का काय तुम्ही?
नाही नाही रायगड पण बघितला. प्रतापगड सुद्धा बघितला प्रतापगड, प्रतापगड कसं हाय, की प्रतापगड वरती खूप छानाय पण खालूनच जाताना ना इतके स्टॉल्स, इतके दुकानं वगैरे आहेत ना फिरायला इतकी मी चढेल ना प्रतापगडांवरती परत रायगडावरती तर काय बोलूच नकोस झालं आपल्या फ्रेंड्ससोबत फॅमिलीसोबत मी तर फॅमिली सोबतच गेलेली असं चढताना जाताना उतरताना इत की मज्जा आली आणि वरती पण किती छान छान होत.
आणि मग त्याच्याबद्दल महाराजांच्या किल्ल्यांबद्दल कोणी काही माहिती सांगितली की नाय तिथ कोण असं मेंटोर होत की नाय
लेले आजोबांनी काय लेले मग ते सांगत होते ती माहिती इथे असं झालेलं, इथे हे तोफ इथे हयाच्यासाठी ठेवलेत. परत अजून एक हा ते मी सगळी अशी माहिती दिली आम्हाला परत अजून एक गड बघितला, कोणता? बरं तो जंजिरा
हो
हा
मग पूर्ण ऐतिहासिक अअ ट्रिप होती काय म्हण ऐतिहासिक किल्ल्यांची ट्रीप काढलेली का काय आजोबांनी?
हो आम्ही खूप वॉटर पार्क वगैरे दुसरीकडे कुठेतरी अस फिरायला न्या आजोबा बोलले आपण ऐतिहासिक ठिकाणांवरती महाराजांच्या गडांवरती फिरून येऊ
वा मस्तच ऐकूनच इतकं भारी वाटतंय ना मला अजून तुम्ही काय काय कसं कसं मज्जा केला अजून मला ऐकायला म्हणजे असं उत्सुकता आहे मी गडांबद्दल माहिती ऐकायला सांग ना ग
आणि आपला रायगडा गडावरती ना असं अ आता नवीनच चालू झाल आधी नव्हतं पण आत्ता सध्याचा झालय रोपवे म्हणून म्हणजे जे असे
हा ते रोपवे कळलं की अस त इकडून तिकड हे जाय
हा ना ना आपलं कसं म्हणजे असं थोडेसे वयस्कर लोक परत छोटे छोटे छोटी मुलां सोबत असतात ना त्यांना चढता येत येतनाय म त्यामुळं यांनी आपलं र रोपवे म्हणून सुविधा काढली काम सध्या बघ ना आपल्याला एवढच चढताना हे होतं पण काळी मावळ्यांना महाराजांना किती हे झालं असलं ना
व्हय बघ की आपल्याला इतकं अस वाटतंय तर त्यावेळेस चे त्यांनी कस केले असेल त्यांची म्हणजे त्यांनी दूरदृष्टी किती होती महाराजांची
बघ की परत ते ना त्यांनी सांगितलं आपलं अहं उज्जैनजिऱ्यावरती एक गाइड घेतलेला आम्ही अह त्या गाईड नी काय ते आम्हाला की अह अह हे असत ना की बुजुर्ग अह बुरुज काय काहीतरी बोलत्यात ना त्याला
हात तेच्यावरती जे असे छोटे छोटे होल्स किंवा अह हे असत ना ते का असत त्यातकारण आपण डिरेक्ट लि बघितलं मं जर बघित नाहीतर शत्रूला लगेच कळतं ना मौत एक गुप्त हे म्हणून असायचा महाराजांच्या ह्याला नाही महाराजांच्या काही गुप्त हेर म्हणून काय हा ते जिथून फक्त ना लआपल्या एका डोळ्याला दिसेल तेवढीच जागा असायची
हा
आणि जंजिरा किल्ला ना असं ज्या आधी वगैरे वगैरे काढायला लागते परत मध्ये आपल्याला एक बोटच नेम देते किंवा बोटीचं नाव देतेत बोटीचा नंबर देत्यात मं त्यानुसार त्या बोटीत ज्या वेळेस तो मोज आपण हा आणि म त्यानंतर म पण जायच अं ते बोट वाले काका वगैरे असं म्हणत्यात ना बोटजे चालवतात म्हणतात ते ति रेट आपल्याला जंजिऱ्या किल्ल्यावरती नेहतात आणि जाता जाता ते खूप काय काय सांगतात. की हा ते आपल्याला सांगतात.
बर आणि हॅलो हॅलो हा हा बोल कि?
अस जवळ ऊन हे नाही करायच तोफांना हात नाहीत लावायचे काही गोष्टी म्हणजे हे असतात ना त्यांना अजिबात हात नाही लावायचा. आणि ते अक्युरेट तापल्याना ना फक्त पंचेचाळीस मिनिटच देतात पंचेचाळ मिनिट फिरून आपण आपल्या टायमिंगमध्ये बाहेर यायच.
फक् फक्त पंचेचाळीस मिनिट हायत. काय म्हणजे उगाच लोकांनी तिथं घाण करु नये. किंवा तिथल्या गोष्टीच्या काही गैरवापर म्हणजे अस काही आता लिहितात ना बाहेर किल्ल्यावर वैगरे तिथे आता कचरा करणार जाऊन. या गोष्टींवर टाळण्यासाठी साठी मला वाट ती की त्यानीं फोर्टिफाय मिनिट सागेतले असतील.
हा ते पंचेचाळ मिनिटात आपण आपले आपणच फिरायच आणि पंचेचाळ मि त्यानंतर अ फिरून आलो की आपण गडाच्या पायथ्याशी थांबायच. म ती आ हा आपली जी बोट असती ना आपण लक्षात ठेवलेल असत नाव किंवा नंबर त्याच बोटी मध्ये जाय ज परत आपल्याला दुसऱ्या अ समुद्राच्या दुसऱ्या कडाला जावू शकतो आपण म. अस काहीतरी वेगळं काय हो जंजिराची.
तुम्ही सगळे किल्ले फिरला?
हो रायगड वरती, आपला रायगड माहि आपल्या महाराजांचा अभिषेक झालता.
हो रायगडावरती झाला
कित कि ती तो रायगड असं स्वर्ग टाईपच आहे तो रायगड म्हण प्रतापगड म्हण
रायगड, प्रतापगड. होय.
हा तरी आम्ही महाबळेश्वर सुद्धा फिरलो.
महाबळेश्वरला?
हो महाबळेश्वर तिथून जवळच आहे ना प्रतापगड पासुन, मग महाबळेश्वरला सुद्धा फिरलो आम्ही. महाबळेश्वर मार्केट गेलीस ना, हा स्ट्रॉबेरी मार्केट म्हणून ओळखला जातो तो.
आणि तिथं कृष्णा नदीचा उगम झालेला महाबळेश्वरामध्ये
हा
महाबळेश्वरमध्ये अगं कृष्णा नदीचा उगम झालेला. उगमस्थान कृष्णा नदीचं महाबळेश्वर. आणि काय काय बघितलं फूड काय ट्राय केले का नाही काय?
आता ना सध्या आपण म्हणतो ना ट्रेंडिंगला चाललंय ते म्हणजे चॉकलेट स्ट्रॉबेरी.
हा
ते सुद्धा खाल्ली. खरं ना हां आत्ता अ तू आत्ता गेलीस ना फिरायला, तर मग महाबळे तर मार्केट नक्की बघ. खरंच इत इतकं सुंदर आहे ना ते आणि संध्याकाळच्या वेळेस जा संध्याकाळी रात्रीच्या वेळीस जा ते इतकं छान लायटिंगनीं सजवलेलं असतं इ के भरपूर दुकान भरपूर काय काय असतं.
हा!
ते इतकं बघायला असं एक्सप्लोअर करायला, इतकी मज्जा येती ना काय सांगू.
ये भारे मलाही जायचय म्हटल मला अस वाटत तू इतक वेळ भारीये मलाही जायचंय मला अस वाटतय तु इतक सांगितलंयस नां माहिती मला असं वाटतंय की आपण पण एकदा जाव पण अग या कामांमुळ ना मला टाईमच नाही भेटत आता नेक्स्
कसये ना आ आज म्हणजे आम्ही नव्ह ती आम्ही सहज बोललेलो आमच्या आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपत आलात पर काम वगरे चालू होत. मग परत आजोबा बोले की ठीक आहे म्हणून जाऊन येऊया आपण एकदा मग आम्ही अस आमचा आधी असा विचार होता. पप्पांचा माझा मम्मीचा वगैरे असा विचार होता की भा म्हणजे वॉटर पार्क ला किंवा एखाद्या रिसॉर्ट ला जाऊन एक दिवस स्टे करून वापीस या म्हणून पण आता आमचा प्लॅन काही एवढा सक्सेसफुल नाही झाला. कारण आज
पूरना कि ता हे मला तुम छान वाटल की तुम्ही ऐतिहासिक किल्याना जाऊन भेट देता येते त्यांना माहिती कळता आजकाल खूप गरजेचा आजच्या पिढींना कळणं आपल्या महाराजांचा इतिहास काय आहे तो
हो ते खरचे
हो आणि त्यांचे त्यांचा सगळा इतिहास त्यांच जेवढं सगळं समजल ना आताच्या पिढीला तेवढंच चांगलंय आणि आपल्यालाही आपला इतिहास जाणून घ्यायला हवा
हो
वॉटर पार्कला काय ग वॉटर पार्क मध्ये अस काय करणार होता तुम्ही? पण आता तुला खर ना रायगडावरती जाऊन
आर इतकं प्रसन्न वाटल ना गडांवरती जाऊन
तेच वॉटर पार्क ला गेला असता तर आली नसती.
हा म्हणजे असं एकदम प्र फॅमिली सोबत इतका टाइम स्पेंड केला. एवढी गुपसारी मज्जा पिली ते खरंच एवढ ल
आणि एकत्र बसून जेवण सगळ सगळ फॅमिली सोबत अस मध्ये वेगळे रस्ते
हो आणि आता तुला मी आत्ता सांगू का अजूनही माझ्या डोळ्यासमोर गड गडांमधलं
आता नेक्स्ट टाइम तुम्ही परत पुढचे गड बघाल काय?
हा आत्ता फक्त रायगड जंजिरा बघितलं ना
पुढच्या सुट्टीत दिवाळीच्या किंवा उन्हाळ्याच्या सुट्टीत परत जाऊ आता गड वगैरे बघायला
सुट्ट्या असल्या तरी जाऊन यायचं हे वॉटर पार्क वगैरे फिरण्यापेक्षा हे बरं आहे ना?
हा ऍक्च्युली हे खरंच चांगलं आहे तस ब तेला गेलं तर
हो आता आम्हाला ही सुट्टी असली ना? तर आम्ही ही जाऊन येईन परत आता आम्ही गेलो ना म आम्ही तुला सांगेन की मी आम्ही तिथं गेलेलो, तिकडे गेलेलो
हां हा ठीक आहे आप आपण जाऊ नक्की, जाऊ आपण
चालेल चालेल बर करीन मग पाणी फोन
हा हा ठीक आहे हा भेटूया परत.
चल बाय